हॅलो, हा आवा आवाज आला का माझा? काय करायलायस, काय करायलायस? जेवण
झालं
हम्म, आज काय केलेलं आहे जेवणाला?
काय मिसळ हाय
नाश्त्याला केलेली का जेवणाला
जेवणाला भात आमटी होती मिसळ केलेले नाश्त्याला
होय का हम् हम् झाली ट्र्रीप
ट्रिप झाली की
कसे झाले मज्जा आली काय हा किती दिवस होती ट्रिप
शनिवारी गेलो रविवारी वापस आलो संध्याकाळी
होय काय मग ट्रेनने गेलेला का बस स्
ट्रेन
ट्रेन न गेलेला का हम्म मज्जा आली काय मग
आली मज्जा आली की मग
हम्म हम कोण कोण गेलेलासा मग
मी नंदाजी, नंदी, नंदिनीची मैत्रिण तिला
हो.
आणि तृप्ती
होय काय? हा हा हा.
हम्म मग काय मज्जा केलासा म्हणा.
बर.
हम्म हम्म हम् मग जेवणाला काय तिथंच थांबला काय? अक्कलकोटमध्ये काय हॉटेलला वगैरे खाल्ला. मठातच जेवला काय? काय नुसता अक्कलकोट आणि गाणगापूर केलाय काय?
अ गंगणापूर बी केलय की.
आणि
पंढरपूर केलं.
पंढरपूरला पण गेलेला काय? हा हा. हम्म म काय, काय काय घेऊन आलं तिकडनं?
काय नाही माळच घेऊन आली.
तेवढंच. हम्म, हम्म, हम्म. आणि काय?
काय नाही.
हम्म, हम्. म निवांत झाली म्हणा तुमची ट्रीप.
होय.
मग आता नेक्स्ट ट्रिप कुठं काढायचं ठरलं?
नेक्स्ट पता डिसेंबर मध्ये आहे. बघूया कुठं-कुठं जायच. तुळजापूर तिरूपती
होय काय? हम्म, हम्म, हम्म.
अक्कलकोट, पंढरपूर.
हम्म.
हम्म.
होय काय? तरी अ अक्कलकोटमध्ये जेवण चांगलं असतंय व्हय नि?
हम्.
भात असतोय आणि त्या ह्याच्या पंढरपूरमध्ये पण जो मसाले भात दिलता तो पण चांगलाच होता. मला शाळेतली आठवण आली ते भात खाल्यावर
होय काय
आमच्या शाळेत सेम तसला भात असायच शनिवारचा तसला
हा हा
घरा पण बदल नाही सेम तसंच हिरवटा आणि ते कमी परत अस मसाले खोबर जदात खोबरं पण त्यात होत तर त्या खोबऱ्याचा हि तसच भात असायच दर शनिवारी तसच भात्याचा हम्म छान छान होतं ना तो भात
चालू आहे चहा देतोय ते चहा पिला पाणी देत ते पाणी पिलो
मला वाटत होता आणि आणि भात घ्यायला पाहिजे आणि भात घाला पाहिजे पण आपण लय पुढं गेलेलं नाही त्यामुळे ते राहिलं
थोडं पण देत होत की
हम्म त्याांमुळच नाही तरी पंढरपूरला पण छान दर्शन झालं नाही लय गर्दी असणार तिकड आता
आताच आहे काल ला काल लास्ट दिवस होता अधिक महिचा आता नाही गर्दी,
हम्म.. गर्दी होती का मग,
आता गर्दी नाही.
हम् हम् हम्
ते अधिक, अधिक, अधिक मासचा दिवस मग लास्ट दिवस होता की, त्यासाठी गरज होती. आता संपलं की, हम्
झालं ना दर्शन व्यवस्थित,
झालं झाल
हा हा हा
हम्म
मग आणि काय
काय नाही.
हम्म हम् हम मग हिला पंढरपूरला पण तुम्ही, रेल्वेनेच गेला तिथ अक्कलकोट मधन,
बस ना
बस न गेला काय तिकडनं तरी ते किती किलोमीटर तुम्हाला झालं,
काय एकशे साठ किलो एकशे सहा नाही. साठ ना एक साठ पन्नास साठ सत्तर किलोमीटर होते.
म्हणजे अक्कलकोट मधन पंढरपूर.
हम्म.
हा हा हा बरे
ते चार साला गेले चार पाच चार पाच वाजता बस दिलेल नव नऊ नऊ वाजता जाऊन पोहोचलो.
नऊ वास हो का हम्म हम्म हम्म हम्म. मग तुम्ही तरी ट्रेन कुठनं पकडलेला म्हणजे जायच्या अगोदर अ अक्कलकोटला हम्म कोल्हापुरातूनच गेला. हा मग ते तरी किती किलोमीटर म्हणजे अक्कल कोट झालं तुमचं.
अक्कलकोटा तीनशे साठ किलोमीटर काय तरी होत.
होय का हम्म हम्म हम्म आणि तिथ आणि ते सत्तर. होय काय आणि गागंनापुरला.
आपल चाळीस किलोमीटर आहे इथनं अक्कलकोट वरण.
मग अक्कलकोट वरून तुम्ही गांगनापूरला कस गेला.
आ हा हा. कारने गेलेला काय? म
कलबुर्गी रोड म्हणजे ते कर्नाटक कर्नाटकमध्ये पडते ते.
होय का? हम्म हम्म हम्म. ते तर तिकडं लय कर्नाटकचीच माणसं जास्त करून येतात?
होय.
हम्म मग एवढ्या गर्दीत ना किती वाजता उठून गेलेला स दर्शन ला?
तीन ला उठून गेलंसं काय? लय होती गर्दी? लय होती काय म्हट म्हटल गर्दी? लय गर्दी होती काय म्हणलं?
तिथे भूत काढायची बघितली
अक्कलकोटमध्ये?
गंगनापूरमध्ये.
हा हा हा गांगनापूरमध्ये काय?
हम्म.
तिथलं मंदिर कसंये मग तिथलं पण मंदिर छाने?
हे मस्त.
तिथं पण? हम्म मग तिथं जेवला का नाही? जेवला का नाही? मग तिथं जेवून पण आलंसा? हम्म तिथं कसं होतं जेवण?
चागल होत की मिळत.
तेची काय होतं खरं जेवण?
भात आमटी.
तिथ नुसतं भात आमटी काय नि स्वामी स्वर्थच्या मठात काय होत? तिथं भा तिथं पण भात आमटी होती?
हम्म.
चपाती भाजी नव्हती?
हम्म.
हा हा हा नव्हती काय म्हणजे तिथं पण तुम्ही तेच हेच खाल्ला? भाता आमटी हम्म. त्या दोनही ठिकाणी. आणि मग ह्याच्यात आ आ अकोलकोटमध्ये
तितच कि भाता आमटी.
हे हा हेच्यातं पंढरपूरमध्ये?
तीथ पण भात आहे मसाली भात.
पंढरपूरमध्ये हा आणि बाहेर मग संध्याकाळच संध्याकाळच्या जेवणाला काय खाल्ला.
संध्याकाळचं जेवन
हा म्हणजे आता तुम्ही गेलेला संध्याकाळी ना म संध्याकाळी थोडी तुमच्या मंदिरात तुम्ही गेला असन त्यापे
संध्याकाळी संध्याकाळी जेवलं की भाकरी भाकरी आणि झुनका खाल्लो. तित मंदिरकड मंदिरकड संप काडलेय ना हॉटेल पन तिकड तीथच जेवला आपन
जवळ जवळ होतं काय सगळं हम्म. त्यामुळे तुम्हाला बरं पडलं ते जवळ जवळ अस
हम्म.
तरीचं तुम्ही स काही दर्शन घ्यायला लाम गेलेला काय तिथलं तिथंच तुम्हाला मिळालं का मुख्य दर्शन घेतला.
बाई दोन किलोमीटर चालत गेलो तेव्हा दर्शन भेटलं.
होय काय मग तेवढा वेळ तुम्ही तिकडं थांबला
हम्म
कधी मिळाल तुम्हाला दर्शन
आम्हास्नी बारा एक वाजे पर्यंत पण झालं दर्शना आमचं बारा दोन ला बाहेर पडलो अमी
तिथन काय दर्शन सगळं घेऊन हम्म हम्म हम मग त्याच्यानंतर परत मग जेवलासां
हम्म
असं काय काय नाश्टा बिष्टा काय केलला नवतासा
नाश्ता बिष्टा काय करत नसतो मि तिथ नंबरात जाउन चहा चहा भडंग पव काय तरी खात बसलेल की
हम्म हम् हम् तेवढंच काय
हम्म
हम् म छान झालं म्हणा दर्शन
हम्म झाल की
झालं दर्शन तुमचं, म आणि काय केला त ताआणि दुसऱ्या कुठल्या ठिकाणी गेला नाहीसा बघायला?
नाय नाय दर्शन केलो
हा
गेलो तयार झालो आवरलो निघलो बाहेर
हा हा म आणि कुठं दुसरीकडे गेला नाहीसा का आणि कुठलं तर दर्शन घ्याला आणि बत मंदिरच वगैरे अक्कलकोट मध्ये अक्कलकोटमध्ये गेलेला ना कुठलं तरी मंदिर मंदिरमध्ये तुम्ही दर्शन घ्यायला
सु माजे जे स्वामी समर्थ घरात मठात
हा तिथं पण हा गेलेलं हा आणि कोणत तरी मंदिर होत बघा तिथं ते जरास पुढं जाऊन बाजार मंडळीतून पुढं जाऊन जायचं होत बोललेलं क
विठ्ठलचं मंदिर खंडोबाचं खंडोबा
बघ बरोबर तिथं पोरीना अलाउड नाही फक्त
हम् चित खंडोबाच खंडोबाच मंदिर होत तिथ गेलो
हा तिथं गेलेलं काय ते तिथ बघ तिथं कसं आहे म मंदिर नुसत म्हणजे खंडोबा हाय कि महादेव हाय
भाहेर
हा हा म्हणजे दोन्ही हाय काय ते मंदिर हा तिथं कस मुलींना अलाऊड नसल्यामुळे मला माहित नाही तिथं काय हाय
हम् हम्म हम्म
हम् आम्ही ज्या म्हणजे जात होतो पण त एक माणूस म्हटला की नाही तिथं जाऊ जाऊ नका कारण मुलींना अलाऊड नाही आहे फक्त माणसांनाच अलाउड आहे त्या मंदिरमध्ये म्हणून मी काय आम्ही काय केलो गेलो नाही
होय
त्यामुळे मी तुला विचारलं की
हम्म हम् हम् हम्
हम्म मग काय छान झालं म्हणा दर्श
झाल झालं
ह् दमला काय तिथ न आल्यानंतर
जमलं येऊन धुपलं कि बाई दोन बस दोन बसमध्ये झोप काढली तरी पण झो पूर्ण व्हायला नाही घरात बेळगावच्या बसमध्ये घरात न आल्या आल्याबरोबर झोपलो
हम्म चालते चालते मग नंतर करतो घ्या मग फोन हा
हा चालतंय चालतंय
हा हा चालते हा बाय
पॅन कार्ड आणि बँक पासबुक माझ्याकड ह्याच्यातच असणार